हॅलो
हा बोला की ताई
हा काय ते झालं की नाही जेवण?
हा जेवण झालं बघा तुमचं.
आमच नाही असून जरा ते बाहेर पत्र मारा च चालू होतं.
हा हा!
दारात जरा पावसामुळं
हा हा हा!
ह मग ते सगळे आता कामगार गेले त्यांना तर चहा नाष्टा.
हम हम, मग स्वयंपाक बनवून झाला का नाही?
स्वयंपाक आता झालाय सगळा फक्त कुकर तेवढा लाव आता लावलाय बघा.
हा हा हा मग आ ते गरम गरम जेवायचं.
होय.
हं हं चालेल काय म्हणतायनी?
काय नाही बा नीवांत तेच मग अशी रेसिपी अर्धीच राहिली ना. हजी सांगितली वदळीची ते. हा मग म्हणलं तर तुम्हाला या येत्या काय मुंडेची येत्या.
नाही मुंडीची काही यत नाही घ्या सांगा की.
नाही काय
कसं करायचं असते काय.
हा सांगत म्हणजे तुमच्या सासूची पद्धत जरा वेगळे असेल.
हम्म सासूबाई आमच वेगळंच करते सोडा तुम्ही जे हम् हम् हम्! मी म्हणजे असं शक्यतो ति असलं करायला पण बघत नाही सोडा.
हा!
तर कसं झालंय ते हा कधी तर नसल्या वगैरे गावाला वगैरे गेल्या कि म आणलं तर अवघड ते मग मिस्टरांनाच करायला लागते.
हो करकात क ते पण.
हा करतात त्यांनी पण आमचं सगळं जेवण करतात.
ह मग चांगलं आहे की कधी तर कंटाळा आला की मग सांगायचं.
ह नाही करून ठेवतातच सोडा शुक्रवारी नॉनव्हेज वगैरे अस असल कनी मग एकदा मला. अ कंटाळा आला की मग त्यांनीच करतात संध्याकाळी मसाले भात. करायचं मटण रसा वगैरे सगळं करून ठेवतात भाकरी भक्त नंतर. टाकायचं. ह होय होय मदत करतत.
तो बेगा जॉबला जाते काय.
हा जॉब ला जाते की.
हा.
हम् मग कसं होतंय त्यांनी मग मी येऊपर्यंत कधी तर घरात असले तर करायचं. तर
हा.
तब्येत वगैरे बरं नसलं मग काय खाऊ नसलं तर मग काय त्रास खाऊ वाटत असलं तर मा आणि करून द्यायचं. असं असते हम्म. होय करतच का नाही.
कधी तर तुम्ही काय करा सजूबाई ना सरप्राईज द्या तुमच्या वजळ्या मुंडी करून.
खुश होणार मग जास्तच. हा सासूबाईंच्या पेक्षा आमच मिस्टर तेन होतील कारण म्हणतात बी मम्मी हाय तो पर्यंत आम्हाला करून घालायला मम्मी नसतं की तु माझ्याच डोक् - क्याला ताप देत बसणार मीस आणायच मी च करायचं ह आणि कसं होते सांगा त्यांनीच करायचं म्हटलं की नाही असं एवढं गॅसवर पसारा करून ठेव त्यात क - ट्या वरती सगळी भांडी सगळ कांदा वगैरे चिराय घेतलेल चाकू. - कू प्लेटा असं पूर्ण गॅस भरून ठेवतात बघा ते करणार एक काय तर आणि पूर्ण पुन्हा सगळं भांडी वगैरे काढायचं म्हटलं की लई कंटाळ येतय.
होय की वयस्कर आहेत काय?
हा नाही नाही सासू बई नाही होय हो मिस्टर मिस्टर.
हा मिस्टरांच मला वाटल काय सासूबाईंचं.
सासूबाई नाही सोडा म्हणजे करत्यात तेनी खरं. आपलं लेडीज कस आपण व्यवस्थित करते ज्या त्या ठिकाणी घेते ज्या त्या ठिक त्यांनी तिथ कसं काढून घेत्यात सगळं तिथच करायचं तिथच ठेवायचं
हा.
आणि हा आम्ही काय तर मदत कराय गेल की ह तु साईडला जाऊन बस. मला काय सांगत बसू नकोस. माझ मी करतो.
हम् हम ह्
पसारा घ्यायच कांदा चिरायचं साल तिथ सगळं सगळं सगळं मांडून ठेवायचच.
हा म्हणजे फक्त जेवण करतात एवढंच म्हणायचं.
हा. खर पसारा ढीगभर मग ओर मग हा मग ओरडल की मग म्हणतात हा ठेवतो बई माझं मी जागेवर ठेवतो. मग त्यांनी थोडंफार ठेवायचं मग पुसून घे म्हणायच. तुझं तू गॅस कट्टा वगैरे असं करतात मग
हा हा.
हम्म त्यामुळ मग ते करायला सांगायच म्हणजे अवघडच होतय.
होय की.
व्हय केेलेल बर वाडतय एक -एकदा.
होय ते पसारा आवरण्यापेक्षा ते केलेलं बरं.
केलेलं बरं वाटतंय. खरं चांगलं करतात सोडा.
हा हा.
लेडीजपेक्षा पण म्हणजे आपण बायका करतय त्याच्यापेक्षा पण एकदम भारी जेवण करत्यात.
होय आमच्या मालकांना असलं काय सवय नाही तांब्या सुद्धा उचलत नाही.
ह हा नाही आमचं सगळ खरंच बड्डे होता बघा शाळेत गेल ते नव्हते घरात. मग त्या दिवशी कसं भाऊ वगैरे येऊन ठरून गेला संध्याकाळ आणि केले. आणि मग मग माझंच बड्डे म्हटलं मी कशाला काय करतो काय सांगा जेवायला जाऊया म्हणाल ते घरात. मग नाही म्हंटलं तब्येत वगैरे बिघडल्या घरीच थांबूया. त्यानंतर न मग नई म्हटल्यानंतर मग म्हंटलं मग आपण स्वतःहूनच मग हे आणले आपलं ग्रीन मॅपको वटाणं न ओ ते तेन असल्यावर मसाले भात वगैरे करून ठेवल्यात.
अ मग आहे भारी बाकी सगळे बाहेर गेल्यात काय जेवायला.
हा बाहेर गेल्यात ते सगळेजणच गेल्यात मी एक ते मी खात नाही त्यामुळे मी एकटीच घरात जेवलो ते सगळी गेलेली. जायाचं. हम्म. चालतंय मग ते होय होय शिक्षकच की.
हा हां.
हम्मं मुलांच्या शाळेंत जायचं
हां
हम्मं बरोबरं होती जरां मंदत थोडीफांर होते नाहीं त्यांनां पणं
होयंच
हम्मं नको म्हणतांत घरांतली उगांस लोंड करतं बसण्यांपेक्षा गप्प घरांत बसायचं खरं घरांत पणं बसूं वाटतं नाहीं मंग
नाहीं ते घरांत बसल्यां पेक्षा बाहेर गेलं बरं खरं आपल्यांला पणं कांहीं तरी गरंज झाली तरं सारखं त्यांच्याकडे मागलं पणं हे वाटतं नाहीं नां आपल्यां आपल्यां खर्चाना आपणं करूं शकतो
होयं होयं
हम्मं
आपलं आपल्यांला केलेलं बरं असतें
हां म्ह शिक्षणांत पणं कायं उपयोग झांला पाहिजे की
होयं होयं
हम्मं
अगोदरं लग्नांच्या अगोदरं पणं होतंच झालतंच सोंडा शिक्षणं त्यांनंतर पप्पा आम म्हटलं की पुढं शिकवणांर असलां तरं करूंयाग त्यांनंतर इकडं आल्यानंतर पणं मंग शिकवले अगोदरं तिकडे चं पंधरावी झालती पूर्ण त्यांनंतर इकडे मी मंग आंता बीएड लां भरं म्हटले जांत आणि पुन्हां भरलेलं आहेता बघायचं कायं कायं होतं
बीएड मांझी नंदुबाईची सूंन पणं बीएडच करांयली आंता
हां हां हां मी बीएड करायं लागली
हां तिनं पणं लग्नं झाल्यानंतरचं राहिलेल्या गेली मंग आंता कन्या कॉलेजला जॉबला पणं माहिती
कायं नांव आहे
सुंदर राजक्तां ढोबळे
हम्मं हम्मं हम्मं असेल मंग हां नाहीं मंग आंता कितीला जेवतांय
आंता जेवायचं तरं मलां गेल्यां तरं कोणं नाहीं घरांत दोघंच आहे आम्हीं पणं मुलं गेल्यांत कामांसाठी बाहेर
हं हं हं चालतें दोन मुली कायं
हां दोन मुलं आहेतं एक मुलंगी आहेतं
हं हं हं
ते पणं सुट्टीसांठी गेलेत आत्तेकडचं
हां हां मंग आंता कसं जास्तं हां हां हां मंग आंता कायं जास्तं कांहीं स्वयंपाक नसणांर आहे
नाहीं दोघां फणंत सगळ्यांच नॉनव्हेज हां केलेलं फक्तं जरां कुकर तेवढां लावलांय
हं हं हं मंग सांगल यां
बाकीचां पसांरा आवरण्यांतच मांझा आंज वेळं गेलां सगळां
हां हां नॉनवेज असलं की एक वेळांखेल की हां
हां सकाळीं केलं की दोन टाईम होतंय ते आणि आमच्यांत कसं त्यांनां आवडतंय पणं जास्तं खातं नाहीं तेवढं थोडंसं खातांत
हा हा
ते उद्यापर्यंत तेच खातात म असं करतात त्यांना जास्त जात नाही ते फक्त त्यांना खर आवड आहे तेच अंडी तर रोज रेगुलर अंडी लागतात फक्त सोमवार गुरुवार सोङले तर रोज कराय लागतात
हम्म हम आमच्यात पण सासऱ्यांचं तस आहे म्हणजे आहे कनी आज आज एकच दिवस खायचं उद्या शिल्लक असू दे काय पण असू दे नको किती पण घाला नकोच आम्हाला असं म्हणतात ते मिस्टर एक वेळेस खातील खर ते खात नाहीत नको म्हणत्यात तेच तेच काय खायचं
हा
हम् त्यामुळे आणि पुन्हा दुसरं बनवायलाच लागते माझ्यासाठी काय केलेलंच असतय सोडा तसच त्यांना पण करायचं. मग काय एवढं हे वाटत नाही हा आहे की
हा त्या लक्ष दया माझ्या स्क्रीन लॉक हो
बरं बरं बरं नाही नाही नाही लक्ष द्यायला लागळे घ्या
हां
मग ते कसं करताय वजडी
वजडी काय मगांशी सांगितली की तुम्हाला मी
हम् तेच की गरम वगैरे पाणी करून मग कुकरला तीन चार वेळा देुऊन कुकरला शिट्टी द्यायचं
पण बाकीचं फोडणी काय जसं चिकन करतो तसंच करायचं
हा हा
हेच मला हेच बघायचं होतं ना मुंडीचं
मुंडीचं बघायचं होतं
हम् मग मुंडीला कसं जर भाजून घेतलं तर म्हणजे मुंडी चांगली चवीला वगैरे होत्या मुंडी आणतानाच भाजून घ्यायची त्यांच्याकडून
होय होय हा
ह मग त्याला जरा केस वगैरे असतात ना लागलेली मग ते घरात आणून स्व छ धुवायची धुतल्यानंतर ते जरा केस निघत्यात त्याची मग आपण जस चिकन वगैरे शिजत घालतोय तस जरा कांदा टामॅटो घालून फक्त त्यात चरबी असत्या ती तेलात टाकायची म्हणजे त्याला तेल जास्त सुुटतय
हा हा हा
आणि मग ते मटन कसं शिजवून घेतोय ना तसच मुंडी शिजवायची फक्त मुंडी शिजायला थोडासा वेळ लागतोय
हा हा
मुंडी शिजून घेऊन हा ते जरा कठीण आहे आणि जरा म्हणजे लहान असं बकऱ्याच असली तर लगेच शिजतय जरा जून असली तर जरा वेळ लागतोय म
हा हा हा हा
मग ते जरा शिजत घालून एकदम जास्त पाणी घालायचं नाही त्याला
हा
जसं वाफल्या पहिल्या नुसंत तेलातच जास्त वाफलून द्यायची नाहींतर लगेच पाणी घातल्या नंतर मग चव असं हे जात्या चांगलं म्हणजे वाफलून घेत नाही पूर्ण तेलात फक्त पाच मिनिटं जरा पहिला वाफेला ठेवायची नंतर वरणं गरम पाणी करून मग थोडंसं घालायचं जरा
हा हा हा चालतय की हम्म करून बघते घ्या मग
आं
करून बघते म्हंटलं ट्रायल कधी तर आणि परत.
हा चालतंय की आणि परत फक्त म मसाला मसाला जो आपण घालतोय ना
हा.
त्याला चिकनला खोबरं कोथंबीर लसूण आलं वगैरे हेच सगळ पेस्ट करून घ्यायची बारीक करून आणि कांदा टमॅट वगैरे चुरून मग फोडणी टाकायची फक्त मग एक पाच मिनट उकळून द्यायचं जरा सरबरीच करायच थोडं उकळून द्यायचं.
हा हा हा.
आमच्या नंदूबाईना एक दम नाय फोन वर फोन कराय
हा हा हा हा हा ते ऐकू या लागलय चालेल घ्या ठेवतो घ्या मग. परत मला सांगा म्हणाल तवा.
हो होय चालतंय.
हा हा चालेल हा.
झालंय ना पुरून?
हा झालंय.
हा चालतय चालतय.